हॅलो
जेवलीस का
जेवढ जेवढ
हॅलो... हां... जेवते बाई जेवून माझी शतक पावली चावलल्या जेवन स्तः पावली चालल्या ग होय... तुझं काय चाललय. हो
मी आता अससले करा गप्पा मारत... हम
होयकोणा
काय म्हतीस आणि कोणीकडे गेलीस मगशी
काय नाही बघ
माशी
अगं ह्याला गेलेली मी माझी मैत्री नाही आल्या ना अ ती आता तिचं लग् लग्न झालेय मग ते आषाढ पाळायच असतोय ना मग ती आठ दिवस आषाढ पाळायला आल्या मग आता सगळ्यांना भेटून इकडं तिकडं मग ती आता मला म्हंटली चल जरा बाहेर फिरून येऊया म्हणून आम्ही तिघीजनी मैत्रिणी मैत्रिणी गेलेलोक म बस लो जरा गप्पा मार आपलं लग्न झाल्यापासून आता पहिल्यांदाच गस आम्ही बाहेर गेलो तिझं
होय होय
तिचं लग्न झाल्यापासून ना पहिल्यांदाच हम् असं
मी गो बाई आम्ही गेलतो पतजेलीच्या साईड आम्हाला पत पतंजलीचे सैतनाल ेो मग आम्ही सगळं प पतंजलीच प्रोडक्ट वापरतोय साबण ते ते चचे पोड हम् सगळं आणलं
हम्म चहाची पूड चांगली आहे का
चांगले एक आहे चांगले चचायचीिपूड चांगले आहे हचा साबण आरोईला साबण ह ते वापरते हे अलोवेरा
एॲलोवेरा
हम्म आणि धुण्याच साबण भांड्या ण सगळं
भारी ये आहे भार येे भारी आहे हम्मम्म् अगरबत्ती हम् तिक ना अंतय काय हम्म हम् हम्
सय आणतई चांड वेळ झाला होय होय दूप पण छान असत
हम्म
असतोय त्याचा आणि त्यांचं तेल पण चांगलं असते ह ज् देव देवाचं दिप दिव्याचा तेल पण चांगला असते
हो
चांगलं सगळ प्रोट चांगलं असते आम्ही पहिल्यापासूनच बनतोय आम्ही
हा हा होयके हम्म हम् हम् अंतयसर हम् हम् हम् हम् प्रोडक्ट्स हम्म हम्म हम् होय नाय डी मार्ट म्हण घेत नाही सां
केला डी मार्ट मध्ये थोडं साहित्य घेतो य ते रवा पोहे ळी कितीच ना न त मार्फत ना घऊ हम्म हे साबण सगळंवरिमात म्हण बेस् बेस्ट स्टडिम मणून सांगते आ मी पेस्ट
हम्म हम्म हम् आणि डाळी डाळी रवा पोहे प टी ते कुटनाय स
ते डी मार्ट मदना आणतोय तांदूळ
तर मगत हिंच्यात ना पतंजलीच मग फ तर पेस्ट आणि साबण आणताय स काय
साबण होय सगळं
हम्मम हम्मम् हम् म्हणजे ते ते पतंजलीच मधन तायस
ते वळां तर एकशे एकेचाळीस रुपये काहीत रे बहतेिक व हे
असत का मोहरीच कसलं
कसला असते ते कसला असते माहि ते दि दीप म्हणते
तलास्त क
लिहिलेलं असते करते आण ते तेच असते म्हणून ते आणत मी हम्
टला आणि तिथ तिळाच तेल दीप दीपचच होत ते एकशे पासष्ट लाख काहीतरी होतं तिथं
एकशे एक्केचाळीस ला
होतं नाही नाही डीमार्ट मध्ये सांगाल मग हा एकशे पासष्ट रुप होत डमारड ला मग हिथं कसं आहे पतंजलीचा रेट कस आहे तिथं
पतंजलीचा एकशे एक्केचाळीस काय तर आहे
मग भारी आहेी ग खरं ते तिळाच तेल आहे का साधं तेल आहे का पाम तेल आहे कसलाय
कोणष्टत बघायला पाहिजे तिथं लिहिल्याला वाचायला पाहिजे ना
आता घेऊन आलीस ना का ब बिनवा बिनवाजता काही घेऊन आले शॉपिंग केलीस
का नाही घेतलं बा
हा
ी बॉटल होती ना तीच आहे माग वेळीची बॉटल आहे आणि ती आहे अजून तड काय नाही
फक्त म्हणजे हा विकायला आले व तिथं असं म्हणालं अस मग एकदा घेऊन बघावा एकदा आण आणि फोटो बिटो असत तर मग मला पाठव
पाठवते घे हम् होय
पै कमी असले तर त्यान घयच
घ्यायचं होय होय होय तथलं भरपूर ख साहित्य इतकी गर्दी असते ना भरपूर गर्दी असते स्त्या सगळ ते आवळ ब सगळ सांगत
हम्म हम्म.
दोनशे पंचेचाळीसला दोनशे पंचेचाळीसवळाकटली होतीवळ
होय हम् हम् हम्म हम्म होय.
मालाचे पैसे मी थोडच नेलतो नायी.
बर बर. ते काहीतरी पॉइंटस वर असतं ना?
ते पॉइंट्स वर मिळते आमम्हासणी. होय.